हॅलो.
हॅलो.
हा बोल ग, काय करत्यास?
काय नाही बघा. कामच चालूयेतं माझे.
हा हा हा, माझं काय स्टडी करत बसले होते. आता लेक्चर खाऊन आले. बसले होते स्टडी करत.
हा हा.
हम्म, आता होईल आमचं पण लंच ब्रेक थोड्या वेळन. तुमंच झालं?
हा, हो झालंय माझं जेवण. ते जेवण करून कामं करत बसलेले मी पण.
हा हा हा, काय करते बाळ? खेळते का?
तिला पण आंघोळ घालाय चालूय. सगळं काम आताच हा.
स्कूल बघितले की नाही बाळाला?
काय म्हटलात?
स्कूल बघितले का नाही बाळाला म्हणलं?
इकडं काय नाही तिकडचं गावीच.
गावीच घालणार आहे का? हां हां.
हां,
अरे ते एक बुक लय छान छोट्या मुलांसाठी, बुक, अं त्यांच्यामध्ये सगळी एबीसीडी प्राण्यांची नाव वगैरे असतात ना सगळंच असतं त्यांच फक्त ते बाळ काय करायच त्या बटन वरती क्लिक करायचं, मगं तिथं ए असेल ना ए वर क्लिक क्लिक केलं कि ते त्याचा साऊंड येतो ए मगं बी वर केलं की बी साऊंड येणार मगं जे काही नाव असेल ते ए असेल तर ए फॉर ऍप्पल ते सगळं सांगतं भारी आहे बघ ते, ते घेशील बाळासाठी.
ऑनलाईन घेतलं म्हणजे कुठं इथं.
मी इथंच घेतलं स्टेशनरी मधूनच आणि ऑनलाईन पण भेटून जातंय मेशोवरुन वगैरे भेटून जाईल तुम्हाला हम् छान आहे ते. मी घेतलं माझ्या बाळासाठी भारी बुक आहेेत.
तेच की बघाव मगं मी पण एक.
हम् म्हणजे नवीन नवीन गेम घरात बसून खेळली ना लेकर तेवढंच काय तर नॉलेज वाढतं. हम् हम्म्म मग काय तर अजून, मग काय अजून
काय नाही सकाळी नाश्ता वगैरे काही केलात की नाही मग?
आं.
सकाळी नाश्ता ते काय केलाव का नाही म्हटलं
नाष्टा आज पुरणपोळी बनवली होती. ते पाडव्याचं पुरण राहिलं होतं ना मगं त्या बाईला सांगितल आज मला ते तीन चार पोळ्या कर मला तेवढ्या पुरण पोळी तेच खाली सकाळी त्या सकाळी आल्या होत्या नाश्त्याला.
हां हां.
टिपिन आणलाय आता भाजी वगैरे आणली खायच आता आमचं लंच ब्रेक एक वाजता असतंय ना.
हो हो,
म्हणल आता वेळ आहे तर कॉल करून घ्यावा म्हटला तुला.
हां हां
हम्म बाकीचं स्टुडंट कोण असतील तर सांग ऍडमिशन चालु होतील आता.
हो हो, बघते.
हम्म,
आमच्या हितं रिक्वायरमेंट पण आहेत आमच्यात.
आवाज एक कट होतोय तुमचा.
आवाज कट होतोय का, आता येतोय का?
हां बोला, हां हॅलो
येतंय का व्यवस्थित?
हो आता यायलय म्हणजे असं मधी कट व्हालय म्हणजे पूर्ण ऐकुच येत नाही काही.
आता येतोय का बघ बरं. हा बोल बोल, ते रेंज वायफाय कनेक्ट आहे ना त्याच्यामुळे तसं होतंय.
हो,
हम्म बाकीचे घरचे सगळे बरे आहेत का?
हो बरे आहेत बघा.
हम्म हम्म
हम्म.
मग काय ट्रिपचा प्लॅन केलाय की नाही काही?
अगं अजून पुढच्या महिन्यात बघावं म्हणतो ट्रीप.
हम् हम् हम.
सगळ्या बहिणीला घेऊन जावं म्हणतो, सगळ्या बहिणी एकदमच तयार होत नाही कामामुळं. एक एक जण एकजण हो म्हणते, तर एक जण नाही.
हो, ते तर झालंच आहे सगळ्यांचच चाल
हा, त्यांच्या कामामुळं म्हणजे सगळ्यांचं राहतंय, सगळ्यांचं बघून मग जायचं.
हां, हां, आता मे मध्ये मुलांना सुट्ट असतंय शाळेचं, आता एक्झाम लवकर आहे ना, वाटतं ह्यावेळेस एप्रिलमध्ये तर लव परत सुट्ट्या लागतील आता पोरांना.
सुट्ट्या लागत्याती त्यांचं कसं शेतात कामामुळं त्यानी लवकर नको म्हणतेती. शेतातलं काम असत्यात म्हणून?
हां.
मग बघायचं का नंतरण वेळ काढाव लागतंय त्यासाठी.
वेळ काढा लागतोय, लोकं कोकणात सुट्यात फिरून याय लागले, आपण इथं घरात काय अजून, मग काय घरातलेच काम करते.
हम्म, बघा आता पुढच्या महिन्यात चालूये, मग जायचं.
हां, हा हा, मी पण केलाय प्लॅन आता.
तेच ते माझी एकटी बहीण आहे ना, ती पण कुठं जात नाही, म्हणजे असं नुस त घर आणि शेत तेवढंच करतीये.
हां, त्याच्यामुळंच
वाटतंय मग आहो, आणावं जरा फिरून यावं, तिला पण घेऊन.
मग काय तरी, ते पण चांगलंय.
हम्म.
तिचं लग्न पण होणार आहे ना, मग तेच्या आधी तुमच्या बरोबर सगळ्यांसोबत फिरून तरी होईल तिचं, हम्म.
हम.
गावीच यात्रात गेला का नाही यात्रेसाठी?
यात्रा अजून पुढच्या महिन्यात आहे, आता को काय होत नाही, यात्रेला काय होत नाही, पण यात्रा झाल्यावर जाणार आहे.
हां, हा हा.
अ... माझे पण दवाखाने आहे, मग तेव्हा जाणार आहे. यात्रेला काय जाणार नाही आता, हम्म.
मी पण जाणार आहे फुडच्या वीकमध्ये, आमची यात्रा पण आहे आणि. हां येत्रा आहे की आमच्या गावची.
हा हा.
हम्म.
प अ... किती दिवसाचं असतंय यात्रा?
चार-पाच दिवस असते यात्रा, खूप मोठी यात्रा भरते.
होय.
उम पाळणे बिळणे येतात, सगळं काय भरपूर म्हणजे असं छोट्या मुलाचं स्टॉल लागता छोटे छोटे खाण्याचे स्टॉल, वेगळे परत हेचे विकण्याचे पस स्टॉल वेगळे भरपूर आगं, चार दिवस
हां, हां, हा हा आणि त्यात काय दोन दिवसाचं असतंय? मग एवढं काय मोठं नसतंय. पण हुतय चांगलं, हा पाळणा वगैरे असलं काय हा हा
माझ्या आजोळचं हाय ना, मामाच्या हिकडं तर चार दिवस कंपल्सरी यात्रा असते, देवाच लग्न लागतं. पहाटे -पहाटे देवाचं लग्न लागतं, मग तिथून प्रसाद वाटप असते, मग ते नाही का ते वा घ्या मुरळी वगैरे असत्यात तसले काय बरंच काय- काय असत्यात. चांगली मज्जा येते, मी कधी आठवीत असताना गेलेली त्याच्यावर गेलेच नाही.
हा मी पण पहिला जात होते, पण आता काय यात्रेला एवढं जात नाही असंच-
हूं.. मग काय तर, म आता ह्या वेळेस जायचं ठरवलंय बघू आता.
आम्ही पण परवाच आलो म्हणून आम्हांला पण काही जाणं होत नाही, म्हणून कॅन्सल केलंय मग नंतरनं जाणार आहे.
हा आणि ती गर्दी पण लई असती यात्रेत जायचं पण हवस तर लै असते आपल्या जायची- तिथे गेल्यावर कसं वाटतंय, गर्दीत लेकंर दम काढत नाहीत.
काढत नाहीत, काढत नाहीती.
ऊन, ऊन, ऊन होतयं नुसतं पाणी- पाणी होनं.
बापरे! ऊन तर लै आहे, खूप आहे आता बाहेर.
हा मग का आमच्या ते ऑगस्ट काय कुठंला महिना आता गेल्याला जु ह्याच्या मध्ये फेब मार्च मध्ये झाली बघ.
आत्ताच्या मागच्या आठवड्या वीक मध्ये दुसऱ्या जत्रा झाली ते गेलोचं नाही आम्हीं, व्हिडिओ कॉलवर दाखवत होते सगळे.
होय...
काय गेलोच नाही आम्हीं, लास्ट टाईम गेले होते.
होय, का? आमचं गावचं यात्रा काही वर्षाला एकदाच येतंय, सारखं काय नसत्या ती यात्रा.
व्हयं का.
वर्षाला एकदा हा हेच सनवार हेच येत असत्यात कायम, पण यात्रा मात्र एकच.
हं.. आमच्या गावात दोन देव आहेत आणि त्याच्या वेगवेगळ्या यात्रा भरत्यात.
हो, हो....
हु.. दोन देवाच्या दोन वेगवेगळ्या, असं आमचं रस्त्यात टच घर आहे ना, तर ते सरळ तिथनं रोड भरलेला असतो पूर्ण यात्रेला, सगळं विकायलाच लोकं असत्यात.
हा, हा....
मज्जा येत्या, पण हाय ना. हं. हं.
तेच की, देव पण दोन असल्यामुळं यात्रा पण वेगवेगळं करतील आमच्यात ते एकच आहे ना, मोठं मग म्हणून एकच करत्या ती वर्षाला एकदाच.
हुं.. भारी हाय तुमंच.
हो....
काय पाडव्याला काय घेतलं का काही?
पाडव्याला काय नाही.
मी चांगली म्हणजे मी पण नव्हंत काय घेतलं, पोरीलाच तेवढी कपडे घेतली.
माझं पण काय पोरीचच चालतयं, माझं पण काय एवढं जास्त मी घेत नाही, पोरीसाठी तेच, हुं.. हो....
मी तर पोरीला आता पाच ड्रेस घेतलेत, आता ते उन्हाळ्याचे पण कपडे घ्यायचेत, तिला घरी घालायला. तिला लै गरम होतंय म्हणुन कॉटनची हा आणि ती अग- किती महागयेत लहान मुलांचे कपडे दो दोन तीन दुकाने फिरली सत्तावीसशे, अठ्ठावीशेच्या वरच अ कपडे्च
कपडे न हो लहान मुलांचं तर एवढं म लय महाग ये ते मोठ्यांचं नाय ते तेवढं पण लहानांचे तेवढे महाग येत येतते तेच की.
आता झोपल्या बघा झोपले असलं झोपायचा टाइम झाला असेल तिचा
नाही नाही अजून कुठलं झोपते एवढ्या लवकर नाय झोपत ती.
मी पण आता आमचीला केलता विडीओ कॉल बसले किचनवर कायतरी बनवत बसलेत दोघं.
हा.
हम्म.
शांत असते बरय
लय शांत लय शांतय ती अजीबात खिरकीर नाय काय नाय. काल फक्त ल गेल्यावरती रडत होती मम्मा मम्मा ममाकडे जायचय, मम्माकडे जायचय.
हा आठवण येते कधी कधी.
आठवन येते खरं तिला झोप काय होतेय मग झोपली ना तर मग तिला नाही आठवन येत. मग झोपीच्या वेळेस जर तिला डिस्टर्ब झाला आणि झोपवलंच नाय तिला तर मग माझी आठ काढ.
लय रडत्या.
तिला जास्त म्हणजे बाबांची सवय ये का? तुमचीच सवय ये तिला?
नाही नाही तीला तीच्या बाबाचीच सवय हाय माझी नाय एवढी मी फक्त समोर पायजे.
हा हा.
तिजा बाबा तर समोर नसला तर मग संपलं मग लय रडते.
हिला तर माझीच सवय ये त्यांच्या पप्पांची काय तेवढी सवय नाय पण माझी एवढी सवय हाय तिला.
हा. ते ऑफिसला बाहेर जातात ना ग का तू जवळ असते तिच्या चोवीस तास त्याच्यामुळे तिला तसं सवय हाय. आमच्या तर अगोदर तस होतं.
हीला काय जरी केलं तरी पण मम्मा मम्माच मनतेय पप्पा जवळ काय जातच नसते हीन.
जातात नंतर मनानचं जावुंदे जरा दुसर बाळ आले की जातात मनानं.
हम्म, पोरी काय म्हणजे पप्पाचीच परी असते ती.
परी असतेत हो आईने किती जरी केलं तरी ते बापाकडेच जातात हम्म. हा ना. एवढं बेकार ऊनय तुला सांगते इकडं आमच्याईकडं
काय म्हटलात?
ऊन लय आमच्या इकडें बेकार ऊन.
हा हा इकड पण आहे ऊन पण फॅन चालू पायजे कायम फॅन जर बंद झालं
फॅन काय ते फॅनचा पण उपयोग हाय ते गरमच हवा सोडतय.
हम्म.
वरन आवाज त्याचा
बर.
मग काय? तुला येत असेल माझ्या फॅनचा आवाज.
आम्हाला काय बरं वाटतंय पण एवढंच की लाईट वगैरे गेली तर हैराण होतय पण आम्हाला पण ईथ.
हो लय गरम होतय बेकार ऊकडतय हो. आमच्यात नाई आम्ही खाली ग्राउंड फ्लोअरला राहतोय ना. तर काय ऊन म्हणजे असं गरमच होत नाही अस घाम वगैरे काय नाय.
त्या आणि माणसाला कसं, एक पण सहण होत नाही, गरमी सहण होत नाही थंडी. सहण होत नाही, काही सहण होत नाही.
बघ ना, माणसाचं चालचलन तसं झाल्यात.
हा ह थंडी असली कीयेऊ, थंडी असली की ऊन माग. ऊन असल की थंडी मागतय माणुस.
तसच झालय, आम्ही तरी. बाहेर तर कंटिन्यू स्वेटर घालूनच बसायचं, दिवसभर कंटिन्यू.
तेच की, या वर्षी थंडी पण खूप होती.
खूप होती ह्या वेळेस, हाय क नाय हा. आणि उन्हाळा लवकर स्टार्ट झालाय.
हो हो....
हम पाऊस नाही एवढा पण उन्हाळा जास्त आहे ह्यावेळेस.
हो तेच की.
अजून मे महिना संपवायचाय मग मग कुठं पाऊस चालू झाला.
हम्म..
ते कृत्रिम पाऊस पडला ना शहरामध्ये त्या मधी. हा काय नाव त्याच बिलगिरी. ह कृत्रिम पाऊस वरण म्हणजे डायरेक्ट पाऊस पडला कृत्रिम म्हणजे उन्हाळा माणसाला. कमी जाणंवाहणून ते पाऊस पडला. पण त्याच्यामध्ये ना केमिकल्स खूप केलेत फक्त भिजना.
तेच का चालते परत बोलूयात.
हो हो चालत चालत बाय.
हा बाय...